हॅलो! हां बोल की?
काय चाललो बसलोय.
हम, हम, काय निंवत आज काय काम?
आज जायची एकला.
हम्म.
हम्मम,
तेचं म्हणलं. हम् नाही अजून आता जेवायचं बघ तुझं?
नाहीय.
हा.
ह.
मग आज काय स्पेशल?
काय स्पेशल, आहे तेचं कि दररोजचं.
हा हा हा हा.
काय? आवरली काम.
चाललंय बघ आता.
हम्म.
हम्.
मग.
मग आणि काय?
काय नाही. आहे आता निंवात.
बरं,
हम्म.
हम्म.
मग काय? नियोजनच आणि, नियोजन काय म्हणलं आणि.
नीयोन
हुम्
नियोजन हॅलो
नि नियोजनच काय म्हणलं आज काय बड्डे, बड्डे आलाय तुझा आता जवळ म्हणुन म्हणलं
होय
हं
आलाय की
होय
मग नियोजन काय आहे तेच
हुम
हुम घ तब्येत वगैरे
तब्येत हार आहे व्यवस्थित तुझी
हाय की व्यवस्थित
हा
हुम् हु
मग
मग आणि आणी काय
काय नाही बघ, काय नाही हाय बघ आता निवांत. मग काय आता आणि काय निवांतहीच म्हणायचा तु
होय ह
हुम्म
हुम्म
मग काय नियोजन जोरात आता ह्यावेेळेस लाव आता बड्डै यालाय म्हणलं तुजा
होय
आं
होय मग आता काय आहे ह ह होय होय होय होय लाउयीकी लाउया की लाउयाकी
हुम्म
हुम्म लाव्या लाव्या नियोजन म्हणजे असं काय करत्यात आणि
आता ते काय ह्याचं आणि हाय आपेच तेन
हुम्म
हुम
बर
बर
आणि काय मग चालू आहे
काय काय नाही बघ आहे काम आपली घरातली बाहेर काय आता जॉबला जात नाही बंद केलाय जॉब करायचा तीचत आता काम आहेत ती करायची घरातली घरातलीच कामावरत नाही बाहेरच होय घरातच असतोय की आता
बरोबर हाय
बाहेरचा आता ते कधी आणि करायचं पूरगीला आ तेन सांभाळून होत नाही आता असं आहे. करणार आहे आता पोरगी जरा आणि थोडे मोठ्ठी झाले की करणार आहे बाहेर पण. करायच बसून काय करायचं.
कशाला बाहेर करायचं.
बसून काय करायचं म्हणलं.
तेच कशात करायचं बाहेर.
बाहेर आता अकाउंटिंगचं बघायचं काहीतर. आहेच की तुमच्याकडं काय पाऊस वगैरे.
नाही नाही पाऊस नाही तिकडं.
नाही इकडंपण. कडकडीत ऊन पडलय काय पाणी पण नाही आता आठ दिवस पाणी हे ना झालय काय करायचं.
काय करायचं पाणी पाऊस नसल्यामुळे पाणी नाही.
नदीचच आता पाणी नाही.
होय.
हम्म
त्यात पाऊस पण नाही.
होय.
हम्म
हम् मग तेच म्हणलं. हम्म
बोला.
मग काय आता निवांत.
होय
हॅलो ट्रीपचं काय म्हणालतास आता तू ट्रीप चं.
ट्रीप चं काय?
काय म्हणालतास म्हटलं ट्रीपचं.
कायं जाऊंया की ट्रिपला.
हम्मं
हम्मं कधीं जायचं ते तुम्हीं फिक्स करां गांडी फिक्सं करां.
हां
कुठं जायचं. बघांयला नको.
त्यांच्या होयं होयं
हम्मं
हम्मं
कुठं जायचं.
कुठं जायचं आंता बघूंया की.
हम्मं बरं लवकरचं जायां पाहिजे पाऊस चालूं झालां की आणि अवघंड होईल.
हम्मं
हम्मं
तेचं म्हणलं.
हम्मं चालतं.
मांघ कायं आंज रेसिपी कायं बनवली जेवणं.
आंज दोडक्यांची भाजी भाकरी. भांत आमंटी तांक हं तुमच्यांत.
हम्मं आमच्यांत पणं तेचं आमच्यांत कांय आंज मिक्स वटांणे वटांणा मूंग म्हणजे सगळ्यां मोड्यां भाजी बनवल्यां मिक्स मोड्यांची आणि मंग हे होयं
आणि कायं
मिक्सं मोडांयची भाजी बनवल्यां.
हम्मं आणि वरण होयं.
हम्मं
बरं
हम्मं
मंग
कधीं जायचं मंग ट्रिपला वगैरें कधीं जायचं म्हटलं
हम्मं कोणं कोणं चालं हॅलो तेचं म्हणांले हम्मं
तेचं
हम्मं बघां की
हम्मं बरं
मंग
हां
चालतंय मंग कायं कसं नियोजन बघां करूंया मंग आपणं हं
बरोबर चालते की येईल बरं आहे
हम्मं होयं
बरं.
आणि काय?
आणि का चालू आहे दररोजचं रुटीन.
हम्म. हम्म.
आहे की आता. निवांत आता तेच रुटीन आहे दररोजचं दररोजचं तेच. काय आता वेगळं रुटींग नाही आहे आता सध्या तरी. तेच म्हटलं काढूया आता कुठली तर ट्रीप म्हणलं एखादी
काढूया काढूया कुठं काढायची तेे फक्त फिक्स करा.
फिक्स करा केल्या काल बोलला नाहीस तू ग्रुप वर तला सांगितलेलं की बोल म्हणून
हम्म नाही बोलाय.
हम्म हम्म. बोल मग आता काय ते ठरव आणि सांग. बघूया मग कुठं जायचं उगाच त्याच विषयावर सारखं बोलण्यात काय अर्थ पण नाही.
होय.
हम्म जर फिक्स झालं तर जायचं, नाहीतर मग राहिलं. ज्यांना यायचं असेल त्यांनी येतील.
बरोबर आहे की.
हम्म हम्म. तुझा तेवढं बड्डे आलंय, तेवढं नियोजन लाव लवकर.
हम्म होय लावूया की.
हम्म. मग हम्म.
बड्डेच नियोजन आता मेसेज टाकतो ग्रुपला मग बघूया काय म्हणतात सगळे.
हम्म हम्म.
तेच म्हणलं.
हां हां. चालतंय चालतंय बघूया की. मग जेवायचं कधी?
आं
जेवणारा कधी म्हटलं?
आत्ता जेवायचं की.
बर.
आत्ता जेवायचं.
बर बर.
मग आवरायचं सगळ कामं आणि आहे दररोजच च रुटीन आहे ते. काय वेगळा नाही होय.
आवर आवर.
हम्म. मग आणि काय?
आज काय संडे स्पेशल!
काय स्पेशल नाही बघ, फिरायला जायचं हाय.
हम्म. बर, जवाई की लांब?
लांबच आता बघायचं.
हा.
लांब नाही तर जवळ आता काय ज डे आणि मंडे, आमचं ते सगळे दिवस सारखंच हाईत.
हम्म.
हम्म.
बर.
संडे म्हणल्या वर असं काय नसतय की बाबा मनात आलं की जायचं.
हम्म.
होय.
होय जायाच पाहिजे.
होय. म.
म.
हम्म, चालत कि तेच म्हनलं
चालतय मग, कस बस ठरऊया, आणि जाऊया.
आणि जाऊया.
मग काय आणि म्हणतोस?
काय नाही, आता जेवायच एकला जायाच. साडे बाराला जिऊ
हम्म.
बघायचं आधी फोन करून मग जायाच.
हम्म.
हम्म.
चालतय चालत
आवरली काम तेन?
आवरली आवरली.
बर.
हम. बघ आणि काय ते सांग, हा ठेऊ काय म? ठेऊ काय म्हणलं, चालतय, हा. हा ओके.
ओके.
तुझं तिझ तिझ काय म्हणजे काय? हेंज गाडी बुक